हॅलो.
हा बोल ना.
हा काका कॉल कट नका करु बरका तीन मिनिटं होऊ द्या मला पैसे येईन मग.
हा हा.
काय करू लागलं तुम्ही?
काही नाही झोपलो होतो.
जेवण झाल?
हा. तुझ झालं का?
बापरे इतक्या लवकर.
हा लवकर काय कीती वाजले?
नऊ वाजलेना हा. हा झालं माझंबी झालं.
ह. बरय म.
काय पाजेत काय? काका तुम्ही कॉल किती किती मिनिटाचे घेतले?
दोन ते तीन.
अरे देवा. तेथे ते जे लिहिले बोलले. ती म्हणते तीन मिनिटाचे कॉल झालेच पाहिजे. हॅलो. हॅलो काका. हॅलो.
कोण म्हणी?
अ.
आवाज नाही येना का?
हॅलो. हा आताशिक आला तुमचा आवाज काका.
हा ते रेंज कमी जास्त झाल्यावर होतं तसं. हावना रेंज कमी जादा झाला का, मग तेव्हा आवाज नीट नाही त्याचा.
हा हा.
हम्म.
काका तुम्हाला पैसे आलेय का?
नाही अजून.
अ ते कीती दिवसात येता.
काय माहीत आता किती दिवसात येता ते.
करून घ्यायचं म्हणे काम.
हम्म.
हम्म.
मग?
मग तुम्ही येणारे काय काका शनिवारी?
आ.
शनिवारी तुम्ही पण येणारे काय म्हणल? हाच पंढरपूरला. छोट्या पंढरपूरला.
नाही नाही.
नाही का?
नाही मी नाही येनार.
ह ह.
कोण येणारे येणार. तू येणारे का?
मावशी सोबत जाणारे मी.
तु इकड येनारे मावशी सग म.
नाही मावशी बाबाबर येणारे. बाबापशी. मी बाबाबर येणारे. मला बाबाबर म्हणे. मावशीत बाबाबर ये म्हणे. तीडून जऊ म्हणे आपण.
नाही नाही. शॉर्टकट जाते. डोलता डोलता वा
हो का. ते म्हणे मी तुला रूट सांगन म्हणे तू मग तिथे ये आपण जाऊन देऊ. हां काका बस
काय झाल.
अं झाले तीन मिनटं.
थांबा थांबा हा थांब हा हा कड कण बोलताय.
हां कर
हां
ह